हॅलो.
हा बोला
हा बोला की आणि काय मग?
काय नाय बघा तुमच्याकड असं कोणतं पर्यटन स्थळ हाय?
आमच्या इथं व्हय अ इथ जवळ म्हणल तर आता आमच्या गावात कवठेमहांकाळ मध्ये महालक्ष् लक्ष्मी मंदिरच मंदिर अ तिथं हे ना महाशिवरात्रीला मल्लिकार्जुन मंदिर आहे. हो यात्रा पाच दिवस भर खूप मोठी असते यात्रा
होय काय हा हा
त्यात मोठमोठे पाळणे.
हूं
पाच दिवस असत्या नंतर आमच्या गावातले पण अ पर्यटन स्थळ अस नाय यल्लमा देवी आमच्या गाव तिथं पण ही पण यात्रा मोठी असत्या.
होय काय
दोन्ही असत्या आणि संकष्टी दिवशी बरोबर यात्रा असत्या ती
हा हा
मग पालखी किचात गेली की मग यात्रा फुडते फक्त दोनच दिवस असत्या हा हा मोठ ठी असत्या खरं
हा हा आमच्या गावात पण बिरदेव मंदिर म्हणून हाय धनगर समाजाच पाच वर्ष हा बिरोबा पाच वर्षांनं त्या पण एवढी मोठी यात्रा असत्या कनी प्रत्येक मुलगीच प्रत्येक घरातलं वेगळं आणि किती मुली दोन असु तिनं प्रत्येक मुल चा माहेरला बकरच द्यायला लाग तय द्याय लागतय होय, अशा भाकरी द्यायचं पाच वर्षातन एकदा असं ह तेनी काय पिटा ते बकर तेन ते त्यांची मोठी यात्रा असत्या बाई
हा हा
असं ढीग लागतोय बकऱ्यांचा व हेचा बाई भाकरी तर असं दोन दोन तिन तिन खोल्या भरून असत्यात आहो.
हा हा म्हणजे सगळ्यांच्या मिळून मग ते गावा गावाला जेवण घालतात.
होय होय गावाला सगळी प्र प्रत्येक ह बाहेरचे काष्टचे पण असतात नाही.
हा हा.
त्याच्याबद्दल असतय.
हा हा मग हा ते बक्र दिलेलं ते ज ते देवाला नैवेद्य करून सगळ्याना.
सगळच असतय हा सगळेच त्यांची पाहुणे पई येत्यात. मग त्यांच्या लेकी वगैरे त्यांचे कुठ? तुम सगळं आहे स्केल.
हा हा.
हम्म आणि आमची म कुंभोची यात्रा काय मग ती वर्षाला भरते्याच.
ती कुठल्या देवाची?
की मुस हंची मुस मुस्लिम कास्टची हेंची व्यवस्थित
पिराची
पिराची पण नव्हे.
हा.
ते त्यांचं मंदिरला काय म्हणतात ते
दरगा
हा दर
दर्ग्याचे हा हा म दर्गेची आता होती की मधी कुठल्या महिन्यात असं तिकडं.
ते मार्च मध्ये असत्या.
हा हा मार्चमध्ये असत्या काय आमच्या माहेरात आता चालू. झाल्या. बकरी ईदपसूनच चालू झाल्या मोठ. यात्रा. भरपूर मोठीे असते हा आमच्या मामाची मुलगी पुण्यासन आल्या. खास यात्रेसाठीची हा मला भेटायला आली. नाही खर यात्रला ख आता.
हा हा.
भरपूर मोठे असत होय होय गजबजलेयला असतय कधी जायचं काय घ्यायचं हा.
पाडण्यात बसायचे ने घाई आमचं ह्या वर्षी सगळं उरुस सगळळा ह्याच्यातच गेला सगळा दवाखान्यात आजी जरा ऍडमिट वगैरे होती त्याच्यामुळं हम्म
ह दिवस चालायचं
होय होय आठवण राहिली पुन्हा आठवणार मोठ्या यात्रेला. हां होय.
आमची श्रावणात असते चार सोमवार यात्रा ती माहेरात अं दसरा पण मोठ टा असतोय. मग तासगाव ला गणपती हं हं हेजा गणपती ते कुठला गणपती दीड दिवसाचा कुठला गणपती असतोय पुण्याचा का दगडूशेठ.
काय माहीत नाही हो.
पती कुठला त्रास असतोय आणि आमचा चासगावचा दीड दिवसाचा असतोय. आज येतोय गणपती आणि दुस त्या दिवशी लगेच येजा. त्याचं विसर्जन असतेय मग ते रथ उत्सव असते तिथ. हां लई गर्दी असतो हेचं असं लाकडी हे आहे रथ हाय. असं माणस त्याला ओढत त्यातलं म्हणजे पुरातन काळातला रथ आहे तो आणि अस वोढत नाही त्यात त्यातच तिथं वर हे असते हा गण पतीची चांदीची मूर्ती ते आणि त्याच्या पुुढं असतोय ते देवाचा हा हे हत्ती असतोय गणपतीचा हत्ती
हम्म.
आणि भरपूर गर्दी असते सगळें पाळणे येते आत सगळे येते.
हां हां.
हो मग ते एक मोठ्ठ असतय. बाकी संकष्टीला ते नासते अजून म्हणजे संकष्.. गर्दी अस कायम तिथं.
गणपती स
हा. हा आणि आमच्या इकडे एक अ आरवडे म्हणून गाव आहे तिथं राधाकृष्ण कृष्णाचं इस्कॉन मंदिर आहे. जसं पुण्यालाय त असंय तिथं राधाकृष्णाच्या मूर्त आहेत छान आहे ते पण असं संग्रहालय आहे. वेगळे.
गाव गावाच नाव काय घेतलं. आर
हा इ ईश कन मंदिर आहे तिथं असं वेगवेगळ्या प्रकारच्या संग्रहालय आहे तथं राधाकृष्णाचं वेगवेगळ्या प्रकारच्या असं मूर्ती आहेत. वेगवेगळ्या पोशाकमध्येध्ये राधाकृष्ण
हा हा.
काढून बघाय लागते.
हा हा.
हम्म छान आहे तिथं पण
हा हा.
आणि तिथनं पुढं गेलं कि ते हातनोली म्हणून मंदिर आहे. तिथं काय ते हो नाही देवीचं अस. गडावर असल्यावर मंदिर आहे.
हा हा.
आणि शंकराचे काहीतरी पिंड आहे वाटतं तेवढं.
हम्म हम्म. आमच्या इकडल्या बघा आता कोल्हापूर जिल्ह्यात म्हटलं तर एक आंबाबाईचं मंदिर दुसरं ज शिवा मंदिर तिसर आता हे पन्हाळा आता गर खाय कनेरी मट एक झाले आता रंकाळा काय आहेत की प्रसिद्ध
खनेरी मते ती छोटी छोटी गाव येतात काय?
नाही कररी म्हणात म्हणजे फिरण्याचं ठिकाण काहीतरी घ्या मी पण काय एवढं बघित
बघितलंय मी ते हा त्या गावाचंच नाव कनेरी मठ. का त्या असं त्या तिथल्या हेला खनेरी मठ अस ना गावाचंच नाव आहे हा हा बघितले ते आम्ही पुतळा य वेगवेग्या प्रकारचे.
काढून..
हा हा झाले असल आता किती आम्ही कितवीत अ चौथी ते पाचवीत असताना बघितलं होत. त्यामुळे आता बदल भर भरपूर झाला.
होय होय.
मग आनी काय?
काय नाही बघा. इकडं राधानगरी साईडला कधी आला शिला डॅमला वगैरे ते.
न्हाय नाय. ते बघितलं नाय अजून. इकडं आलं म आलम ते डयाम ते न बघितलं.
तुमच्याकडेच असेल ना आलमाट. धरण ते कर्नाटकात हा हा. हा. हा. हा.
छान आहे ते पण रात्रीच असते नाईट शो. असं वेगळं.. प्रकारचे डॅम्बचं हाईत.
आता एक नवीन आमच्या इकड पण कागल मध्ये पाजलं तलाव. म्हनून झालंय कसवाच्या तोंडातन पानी पडते ते.. वॉटर पार्क मोठ झालं ते एक होय. मोठं झाले.. पण होय होय होय आता हे उष्माघात. त्यामुळे सगळी लोक जातात.
हा तेच कीं.
हम्म. न्हाय. न्हाय. अजून संगत. आनी काय मग?
काय नाही बघा.
हम् हम्. काय नाही आता दुत्यान काढायच. आता दुद मीटिंग चालू आणि संध्याकाळचं..
हा टाइम झाला की ते आपली ड्युटी चालू..
चात चालू आहे. होय. बाकीचे घर घातले.
घरातले आहेत की आम्ही जेवलोय ते मी आणि आमचं बाळी इकड आंब्या खाली आलो घरातले उकडा आल म्हणून इथच मगच बस. अजून गेलो नाही घरी गेला. झोपला इथ ऊसते नाही ना. ठेवलाय. आपल्यावर जायचं मग आता काय करायचं नसत आमचं काय चारच्या पुढ भांडी घासायची भांडी लावायची.
हा हा हा हा. जेवण मग किती नंतर
जेवण सात नंतर करतोय काी हो कसं आम गिरण घेऊन आहे ना दहा वर्ष झाल्या त्यामुळे तिथल्या भाकऱ्या जरा कठीण होत्या. मग ते जरा गरम गरम केलं. तर जरा मऊ राहत्यात. मग लवकर करून पण ते जरा हो त्यामुळे भात आमटी जरी झाल.
घेतायसा गरम करून पाणी भाकरीला हा हा.
ते पीठ कधीतर असं तररबाटी ते त्या गिरणीचं काय सांगू का? ते दळ्या दळ्यात ते गिरण उघडून. ते पीठ बाहेर काढाचं लगेच मग त्या वळेस गडबडीन लाईट गेली. तर ते कोण ध्यान. दिलं कि ते पिठ आतच राहतय. डबात असात मग ते कठीण होत्यात भाकरी काळ्या जरा होत्या. मग लगेच अस. दलप संपल्या संपल्या बाहेर काढलं की मऊ पण होत्यात भाकरी आणि असं पांढऱ्या शुभ्र होत्यात.
हम्म हम्म. नंतर गरम गरम खायचा वेळेला केेल
नाही खायचा वेळी नाही खायच्या वेळी एका एका अर्धा तास आधी करतोय म्हणजे ह सात साडेसात नंतरच मी भाकरी करायला घालतोय त्याच्या आधी मग भात कालवन तेन आवरून घेतोय इिकडं तिकडं जरा करत करत.
हा हा बाकीच करून ठेवलं नंतर भाकरी के
चालतय होय.
हम्म गडबड नाही जेवणाला नाही म्हणजे कोण एवढं आधी जेवत नस सगळी संग जेव
हा सगळे संघ जेवतोय.
हा हा.
किती दहा वाजले तरी आम्ही सगळे संघ जेवतोय.
हा हा होयच की.
कशी दिवशी बघा साडे अकरा वाजले मला भांडी घासायला हम्म जेवलो बोलत बसलो आ ती सोबत मला टाइम झालेला कळाला नाही. भांडी आपल्यालाच घासा तेच असत्यात.
होय होय.
केल्याशिवाय पर्याय पण नाही असं काय पण नाही हो ते बघ खरकाट भांडी ठेऊ वाट
नाही नाही सकाळी नाही सकाळी आदी उठल्या उठल्या स्वयंपा करायला लाग तात नाही आंघोळ करून.
हा हा सकाळच का करतात का जेवण
त्यांनी बसतात तरी पण ते ताकाला तेन भांडी लागत्यात ना ताक करायचं आणि मग पाततीला बसतेत तेनी
हा हा.
मी तवा उठत्या आत्ती आमच्या ताक करत असत आंघोळ करून पूजा करून ताक तवा मी उठून आंघोळ करून घरं लोटून मग ऊसळ भात आमटी करतोय एखाद्या वेळेस आमटी भात नुसत कराय च.
हा हा कुणी कुणी व अस वेळ केलं होते झाले बघा ठेवतो काय हा.